हा बोल बोल ना.
आवाज यायचा नाही रे कुठं गेला?
आवाज
हॅलो हॅलो
हॅलो
हा या ईथला याला.
हा बोलं काय म्हणतोस?
काय म्हणतो, कुठं गेलता तू?
हा मी वाशिमला गेलतो वेळ का?
वाशीम ले काय पाणी पाऊस आजून.
हं ते कॉलेजचं काम होतं ना जावं लागते.
कॉलेजच काम होतं पिझ्झा गिझ्झा खाल्ला असलं तिकडं.
नाही रे पिझ्झा कुठं भेटते तिथे सुुद्धा काही.
वॉशिममध्ये भेटतात ना पिझ्झे किझ्जे फ्लिपकार्ट ॲमेझॉन.
नाही भेटत ना रे फ्लिपकार्ट कधी पासून डिलीवरी करात आता.
स्विगी झोमॅटोवरून.
हा झोमॅटो आश्यक ते बण मी कशात लॉग इन करू मला टाइम थोडिना होता.
मादे गावले नाही भेटत अणायचत असत ना एखादा पारसल तिकडून.
तो म्हण पुन्यांदावला आणला असता म कस.
आवाज आटकायला हेडफोन लावले असतील तर काढून टाकते आवाज नाही यायला.
न हेड फोन गड्यार बरपयतो ना. हॅलो
हॅलो आता यायला नावाज बराबर?
होय हो यायला जरा जर अटकायला रेंजही प्रॉब्लेम आहे वाटते.
स्टोअर खराब असल.
हम्म असु शकते.
जरा अभ्यास बी करत नाही नुसते फिरतंय इकडं कॉलेजला.
अरे अभ्यास करत असतो रे मी तू तू काय तु जेच करत माणसासाठी काय.
अवज अटकायला.
हो आवाज अटकायला मला माहिती आहे आमची इतर हित रेंच नाही थोडी.
हो का.
हॅलो
हॅलो
अलाहाबाद नाही ऊून राहीला.
हॅलो हॅलो येयला असल ना आवाज?
थोडं जोरात बोल.
अवाज यायला का?
हो हो आता यायला.
अह आवाज मनेट चांगलं चालू आहे ना.
हम् तुमचं कोणतं नेटच सीम आहे आता सांग बर?
म जीवो चं हे.
जिओच हे का आहे नाही म वीआय आहे ते बोळा फोन आयडिया ब्रँडिंगच.
हो का? बरं बरं.
बर डबल आवाज नाही यायला खूप बारीक आवाज यायचा.
बर बर मणल होईल.
बरं बोल अजून काय म्हणत कशी तब्येत पाणी?
हम्म?
बरी आहे. हॅलो तब्बेत बिब्बेत कशी आहे म्हनलं?
पाऊस सुरू झाला वाटते रेंज जाती पाऊसात.
तुमच्या इकडें चालू आहे एक पाऊस नाही आमच्या इथं काही नाही ऊन नाही गेली.
हो ना पाणी चाले आमच्या इकडे पाणीचाचा आवाज येईलाय.
हो गारा झालते ग काल तुमच्या इथं?
गारा नाही ढगफुटी सारखा हे पाणी पडलं आमच्या इथे.
नाही आमच्या काल मामाच काय तिथ गारा झाल्या मोठा.
घराफिरा थोडी पडता आधी तर द चांगला ब खतरनाक पाणी पडते.
नाही पाऊस तर है आमच्या इथे तुम पाणी नाही.
हो का? आमच्या इथ आहे पण. आमच्याकडे पुस्तक घेतलं होतं मी ऑनलाइन.
कोणचो?
हे का योग्यान घेतलं होत वा अमेरिकन पुस्तके वयी महागाचे.
अ कशात जास्ते होते का असते त्याच्यात लिहीलं.
इंग्रजी पुस्तके काही तरी योग्याने म्हणजे तू करू शकतो असं काही तरी लिव्हाल.
मोटीवेशनल बटी
मोटिवेशन फोटिवेशन हे.
मोटिवेशनलच पुस्तक आहे ते. इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे सगळं समजत नाही इंग्लिश आपल्याला.
केवढ्याच घेतलं होतं.
पाचशे रुपयेचं.
पाचशे रुपये लय झाले ना पुस्तकांसाठी.
मग आता बाहेरच्या देशाच पुस्तक आहे न ते आपल्या इथला नाहीती.
मी मागच्या वर्षी बारावीचे आणले होते पाचशे रुपयांमध्ये आठ पुस्तकं भेटले होती.
हम् ते एज्युकेशनल शाळेचे आहेत ना ते बाहेर देशाच आहे.
हो हो पण पुस्तक क्वांटिटी ब ते एक पाय आणि हे आमचे पाजपाय.
क्वांटिटी काय मग ते लहान लेकराच्या अजून स्वस्त्यात भेटतात के जीवन बालवाडीची.
बारा इतकण तर लहान करू असते ग काही बोलायला.
बारावी.
हण बारावीची आलती ना ती पाच पुस्तकं?
बारावीचे काय आहे.
अरे मागच्या वर्षीची गोष्ट आहे रे.
हे पुस्तक वाचली आपण मोठा माणूस बी बनतो एखादा बिझनेस बिजनेस सुरू करू शकतो.
हम्म एवढं मोठं पुस्तक पुस्तकातून बिझनेस कस चालू करशील पण तू?
शिकवते आणि ते बिझनेस आपल्याले कॉन्फिडन्स वगैरे आणते आपल्या चांगल्या गोष्टी शिकवते आपल्याला.
अरे पण ते अमेरिकाचं पुस्तक आहे आपण इंडियात राहतो भाऊ.
अमेरिकाचा असलं मग काय झालं
नाही ना वेगवेेगळे असते ना दोन्ही पण.
माणसं तिकडं पण येत आणि माणसं इकड पण येत त्याच्यात
अरे पण बिझनेस सगळ्यात वेगळा असते. तिथले बिझनेस वेगळे असतात आपल्या इकडचे वेगळे असतात.
काहीच वेगळं नसते.
अ राहते ना तू अमेरिकात गेला कधी काही बोलायला.
अमेरिकन नाही गेलो पण मी ते त्याच्याबद्दल स्टडी करतो एवढं काय. आणि तिथे जरा पैसे किशेचे व्हॅल्यू जास्त असते.
ह्ं हो पैशातच तर मेन प्रॉब्लेम राहते करन्सी पायपरती ली ना आपली. तिथं लोक आमीर येत आपली इथ लोक गरीब आहेत.
आणि गरीब गरीबच काय नसतं. इथं पण लोक चांगले आहेत ना अंबानी लोक.
हम्म हम् तरी आवाज जरा जोरातच यायला जरा ऐकूच नाही.
हो का नेटवर्क असेल.
हो ना मला हे दोन दोनदा आवाज ऐकूया लागला ते कन्फ्युज व्हाला लागलो.
हो का.
हम्म
बर बर
थोडं रेंजच्या एरियात, एक काम कर. विंडो, विंडो मधी किचन मनी,
रेंज, इथंच रेंज हे ना आमच्या आहे दुसरीकडे रेंज नाही.
इथच आहे का? नाही आमची इथ खि क दिली क लगेच स्पीड येते डायरेक्ट.
आमच्या इथ फायव जी नाही, फोर जी चालते आम इथ.
पण नाही ते एक ए पुराण राऊटर आणलं होत, ते म्हणे सिक्स जी आहे,, म्हणे याच्यात.
शेखजी नसते ना, आपल्या इथं काहीथून उल्लू बनवलं त्याण.
नाही मला मनुन लागलं ते, एक जीबीची स्पीड येते म्हणे, एका मिनिटात एक जी बी डाउनलोड होते म्हणे.
हो, का?
हम्म,
काय माहित.
अजून बोल, काय चालू आहे तोव?
मग काय नाही बस
काही तर चालू असेल, काही ना काही तर करत असशील?
अमेरिकन
म्हणजे?
हॅलो,
हा हॅलो,
काही नाही म्हणलं, अमेरिकन पुस्तक वाचू लागल म्हणलं मी‌.
मग ते काय भेटतेत ते करून काय करता तुम्ही आता तसं
ते वास्तू तिच्या चांगल्या हल ह मोटिवेशनल लाइन्स.
हम्, मग काय भेटते, किती भेटतात महिन्याचे?
पैसे नाहीत भेटत, पण ते शिकून आपण काही ना काही करू शकतो ना.
हम्, पैसे नाही भेटन मनलवर काय?
हम्, त्याच काय आम्ही आता हेडफोन ऑर्डर केलेय ग, ऑनलाइन मस्त.
केवढ्याचे घेतले हो? मलबी पाहिजे हो दोन चार दिवस झाली तसच.
जास्त महाग नै, पाचशे रुपयेचे यत ते बि.
पाचशे रूपयाची?
हम्म, वायरचेत्या.
व्हायराचे इतके माग हेडफोन असतात का?
टईप
नाही दे मा भावाच एक दुकान तित पन्नास रुपयात दोन देते ते वायराची.
हम्म,
हॅलो,
हॅलो,
येथे म्हनला माहिते दुकान ते पन्नास रुपयात दोन देते व्हाहेरची.
टाईप सीची पाहिजे, टाईप सी?
टाईप सी, टाईप सीचे चार्जर असते ना, हेडफोन नसतील ना.
आमच्या इच्या टाईपसही लागतात ना, आमचा मोबाईलला हेडफोन जायकच नाही.
टाइपसीचे हेडफोन नसतात बरं बहुतेक,, ते हेडफोनचा गोल गोल कॉड असते पहा.
नाही, नाही आमच्या याला लागतच नाही ना, आता ते गड्डाच नाही ना आमच्या याच्यात.
आणि कोणता असा सस्ता फोन घेतला तुम्ही जो हेडफोनचा वायर नाही म्हणते. महागाच आहे का? केवढ्याच आहे चार हजाराचा.
चार नाही हाय चांगलंच महाग ए.
तरी पाच, पाचचा असेल मग, सहाचा असल.
पंचवीस हजारचा आहे.
ब पंचवीस हजाराचा मोबाईल पंचवीस हजाराचा मी गाडी घेतली होती. मा भावान चूरत
हम्म पंचवीस तीस साधी गाडी घेतली असेल सेकंड हँड.
अ ती काय पॅशन प्लस होती ती दोन हजार आठची. रबधब चालती ती गाडी अशी सण सण स सण.
हो का आम्हाला नाही माहित बा.
चौद्या न मध्ये मी हेडफोन घ्यायचे होते ते अ बारीक बारीक ते पांढऱ्या कलर. परि एवढू शक असतात कानात खप ना गोष्ट. काय म्हणतात त्या वायरलेस का काहीतरी असं म्हणतात वाटतं.
येड पॉड म्हणतात त्याला.
ईअरपोर्टस.
काहीतरीणताती डब्ल्य एस म्हणतात त्याला टी डब्ल्यू एस
टीडब्ल्यू केवढ्या जास्तात होती
ती महाग असतात जरा सात आठशे रुपयाची भेटतात वाटते.
सात आठशे रुपययाची हेडफोन बप बप लय महाग व्हायलाना ते.
हम् त्याच्यापेक्षा महाग भतात वीस वीस तीस तीस हजाराची पण असतात ते.
बाप प कोण घेते इतकं महाग.
आवाज चांगलाय दिन तिच्यात
आवाज आवाज तर आपल्या कानावर डिपेंड करत असते कसं आहे तर आपले कानच खराब असतील तर तीच. हजाराच जरी घेतलं तरी पांसष्टच आवाज येईल ना.
असं जरुरी थोडी आमच्या इथे चांगला आहेेत बा.
आमच्या इथ भर जाऊदेत तिकणं. ते मला घ्यायचे होते मग किती अडीचशे रुपये जास्तीत जास्त येईल मी.
अडीचशे रुपयात नाही कमीत कमी तीनशे चारशे
एका चायना घेण्याच तर येईल.
कारण खराब होतात ना चायना चायन ऐकूच येणार नाही दुसर काही मग.
ह आपल्याला काय बारा घंटे लागतात दिवसाची फक्त.
पण फुटला किटला काना तर बॅटरी किटरी द्यायची मग काय करता?
मग फोट मग ते कंपनीवर केस करू ना पण टेन्शन
कंपनी कुठे आहे चायनीज येत ना ते दोनशे रुपया कुठं कंपनी आहे.
चायनीज का चायनीज कंपनी नसते का आदा चायना का हे का.
चाईनावर काहीच नाही करू शकत ना. चिप येत ना ते चचीपया नाच सांगेल ना
हो चीप आहेेत ते पण पैसे दिलेला आपण अडीचशे रुपये
अडीचशे रुपया येतच नाहीत ना दुसरे.
आणि कोणत्या कंपनीवर करसात नाव नसते तिथं कंपनीचं मेडिन चायना डायरेक्ट कुठंच असाल.
कुठून तरी येतच असतील ना ते काही ना कोणत बनवतच असेल तर.
हो बनवती झाली पण त काय कंपनी नाही त्याल कोणचीच.
म्हणजे आता कंपनी नसल्यावर का ते का आपण केस नाही का करू शकत मग.
कशी काय करू शकतो केस. कंपनीच नाही त्याची नाही तर एखाद मोठी कंपनी असली त्याला जाऊन बोलू शकतात त्या चाईनीच येत नाही ते. कुठून बनवून आले कोणाला माहिती.
काय तरी बी मग कान घेन फुटला तर मग तेले मागात जाईल ना.
मग घ्यायचीच नाहीत ना तशी जरा महागाची घ्यायची जराशी.
तरी किती किती बजेट सांगता तुम्ही सांगा?
हम् पाचशे सहाशे रुपयाची घ्यायचे कमीत कमी.
पाचशे, सहाशे...